ह बोलां आवाज येतोय काय? बोल
जेवलीसं काय?
हो जेवलोकी, तू जेवलास काय?
काय खालंस?
काय नाही? उपवास असल
ह माझा पण उपास हाय.
काय
हा
हा - हा तू जेवलास का?. -
जेवलो कुठं?
काय? खांललयस...
ह शाबून...
होव का....
हा, हम्म..
काय? करतोस मग...
कालं काय?
काय? करतोयस...
काय नाही बसलोय....
तस आह....
हम्....
बाकीच काय चाललंय बाकी काय? करतात, घरातले...
काय् नाही.... बसलेले आहेत सगळे...
बसं -.
हम्म..
बरंच काय? आहेत काय...
हो येत.... तू बर आहेसं का?
हो अ...
हा हा हं ह्.... कित वीला आहेच आता?...
शाळेत न जाऊनलास.... काय?..
पुणय राहते...
हळु हळु जाऊन आलास का. जाऊन आलास काय? तू कॉलेजला जातसते माहती आहे की....
हो हो...
मग जाऊणा आला अस काय?
आलो की...
आअं....
आलो आलो बारा वाजस सात ते बारा वाजत...... शनिवार सात ते बारा असत असं आणि शनिवार..... सात ते अकरा....
अच्छा....
हा अच्छा....
हम् ठीक आहे जवळच आहे ना शाळ...
हाुठ..
पाऊस लई आहे का तुमच्याकडे...
हा पडतेय...
बर बर....
मग काय बाकी..
काय नाही...
आता उद्या शनिवार आहे...
हा.... काय...
मग चिकन म....
आवाज ना काय
म्हटलं चिकन मटन खाता सगळं
उद्यावर
हम
बघू की
हम्म हम्म
आणि बाकी काय अभ्यास करतोस का नाहीस बारावीला आहेस ना आवाज ईना हॅलो हॅलो आवाज ईना
आ वाज
बारावीला आहेस ना
हा बारावीलाच आहे हा कर
अच्छा
आ
क्लास विक्स काय लावलाय का नाही
आ
लावलाय का नाही
नाहीय बीना क्लासचा पण मी अभ्यास करतो
हो का
हा
एवढं हुशार आहेस व्हय हम् हम् हम् चांगला आहे का तेज
हा
हम् आणि
आध नाही का
का
कितवीला आहेस म्हणलं
हवय
हा
कितवीला का असणा
येला
कित वीला का असं ना मी
आले गाव म्हणजे मला एक चार लस तू सांगे का
मी काय सांगू
जाग र
अ आम कररीच
हा हम्म हम्म
काय फक्
काय नाही मस आहे तेव हम्म कती व मावर आात क साधून
आम्ही माळगळ राहत नाही
मग कुठ्र आहता
आम्ही खालीचहात
खलेत स अ मी राहतो चौदाव्या माग.
हो.
हा.
सांगताय. चांगला आहे का.
हम्म.
आणि काय.
आणि तुचा आवडता गायक कुठला आहे.
बच.
कोणच नाही मला पण नाही. मग पिक्चर वि्चर काय बघतस का नाही.
नाही नाही. रेल बघत बसते.
आा.
रील बघत बसतोय.
ह पिक्चर कधी बघितलाच नाही.
नाहीय.
काय.
आवडतच नाही.
हो ह.
आहे का आता खरं.
खर तर कर.
आहे का आता सांगितलं तरी खोटं तड.
हो म तर.
ह.
हो. तुमच्या घराला दरवाजा आहे का.
हह पाल तुका कष. फालतू फालतू पैशन विचारला एकदम.
हम्म हम. खुर्ची आहे का तुमच्याकर.
नाहीय.
का.
आम्ही घ असत.
गरीब आहे गरीब मुंबाईलला राहच नाही.
आम्ही कुठे मुंबईला जाते
मग कुठे राहत का.
आणि इकडं सातारा.
आह. काल काल म नाही म. ला म्हणलेली आतार लगेच सातार वागे.
आ फिरत असते.
हा का. एक पण आता बाल्कनीत उभं राहिलय आमच्यात.
मी काय कर.
हा समुद्र बघतोय जारा.
पालकणीतून कुठला समुग्र दिसते.
हा बँड्राला राहतो मी माहित नाही तुम्हाला.
अच्छा तुमच्या इथ सेलिब्रिटी सगळी जवळच अस.
हा तर शाहरुख खान इकडे. मागच्या गल्लीत राहतो शाहरुख खान त्या दिवशी साकार न्यायला आलेला माझ्याकडे
हम्म
हा
अू काय पण
सलमान खान पुढच्या गल्लीत राखो
हम्म
हम
चांगलंय की ना चांगला आहे
काय म्हणलीस
चांगलंय म्हणलं असू द्या
हा हा चांगलं आहे म्हणजे चांगलंच आहे
होडर
अस
हा
काय नाही तुला नाही सिलिंग पण इटलंय सग तथू
काय
फिलिंग
बघत नाही की
कुठ
इ तर काते
बँड्रालाच येत पण
मग मी येऊन गेला ना तिकडे
आह आणिळ स्टेडियम बघितलंय का स्टेडियम वन खेडेच
बघत नाही
कधी
सांगितलं ना मी सारखेच फील होत असतील
हम हा का मरीन ड्रायव्ह भेटलेय का मरीन ड्राय
येस
हा ह बघ ताज होॉटेल बटलेच ताज होॉटेल
बघितलंय आता म पण जााऊन आल
हा अरे मग मी आता तिथं चार दिवस राहणारो
अच्छा हो का
हा हता अंबाणीकडे जायचं आहे मला
हो का
फण केलेला म्हटलेला य आपल्याला
हो का
हा
थँक्यू चांगलं जा
हा, हा. नाही, नाही.
जावा, जावा.
हा, हा. चा भेटलायसा का कुठल्या सेलिब्रिटीला?
हो. एक एक. मीच एक सेलिब्रिटी आहे बाकीच्या म काय भययचं.
काय ते?
मिच एक सेलिब्रिटी आहे बाकीच्यांना काय भेटायचं.
ह का. नाव नाव काय तुझं? खोटं बोलतायं ना?
खोटं बोलतायं तर बसं.
हा. आणि काय? हॅलो.
काही नाही.
काही नाही कसं काही नाही.
ह.
काही नाही. ऐकु येत नाही. ये बाई कुत्र हाय का तुमच्याकडं कुत्र? कुत्र कुत्र. आमच्याकड हाय.
हो.
आ. हॅलो.
हा बोल.
हा हा. हॅलो, हॅलो, हॅलो. हॅलो.
हा बोला.
कुठे गेलेली?
कुठ नाही.
अ आता गाडी घेतलीया.